हा काय करताय
काय नाही बसले होते आवराव म्हणला त्याचा आवरून बसले कपडे वगैरे झाले धुून हो झालं तुमचं झालं का
हा आरले बघा आता बा झोपला
हो किती वाजता झोपलं
आता तीन ला झोपतोय तो
अस असच
तीन ला झोपला की होय रोजचा टायमिंग आहे आमचं जेवण कसं बरोबर एकलाच होतं ते दुपारी संध्याकाळी नऊला हा तुमचं किती लावतंय जेवण
आमचं काही नाही सकाळी आता मुलामुळेळ टिफिन वगैरे द्याव लागतो त्याच्यामुळे आमचं बारा एक पर्यंत होऊन जातं जेवण असं कधी एक वाजतो कधी बारा असं एक वाजताच जेतो तरी एकला
हा ते टायमिंग असलेलं बरोबर असतंय तर ते टायमिंग बिघडलं की सगळी
रुटीनच बदल सगळंच बघडतं आणि ते कसं होऊन आता एखाद्या उशीर झाला आणि मग काम कराला पण हे कंटळ येऊन जातो
होय होय अजून काय नाही तुम्ही कोणते उपवास व्रत वगैरे काय काय करताय
आता मी वैभलक्ष्मीचं व्रत चालू आहे बघा माझं ते अकरा शुक्रवार कराव लागत हा ते अकरा शुक्रवार कराव लागतय शुक्रवार चे वृत्त त्याला काय नाही अकरा शुक्रवारचं संकल्प घ्यायचा आणि आपलं एक वरे घ्यायचा त्याच्यावरती कपडा वगैरे टाकायचा आपला लाल कलरचा त्याच्यावर एखा कलाश भरून ठेवा मग कलश भर त्याच्यावर वाटी तांदूळ त्याच्या चांदीच ना सोन्याच नां ठेवायचं ते पुस्तक वक्ष म्हणस्त कथा असती ती कथा वाचायची त्यातल्या त्या देवींच्या फोटोचे दर्शन करायचे बाकी मग उपवास रायचा त्या दिवशी तुम्हाला उपवास झाला तर उपवास करा नाही तर मग नुसतं फळांवरती राहायं रात्री मग एक टाम ज ेव करायच आरती करायची त्या पुस्तकामध्ये आरती आहे सगळं आहे आणि कथा एक ती कथा वाचाव लागते आरती करून आधी नेवे्द दाखवायच मग कथा वाचायची मग आरती करायची अस आधी नैवेद्य दाखवायचा मग आरती करायची मग कथा वाचायची असं हम्म आणि संध्याकाळीच पूजा मांडायची अकरा शुक्रारी होते आणि संध्याकाळी पूजा मच त्याला लाल फुल लागतय लाल फुल व्हायचं मग आपण पाच सवाषणी किंवा पाच कुमारी सांगायच्या त्यांना दुध आपलं ही तांदळाची खीर वगैरे द्यायची त्यांना प्रसाद म्हणून पुस्तक वाचायचे उद्यापनाला उद्यापन करायचे उद्यापनाच्या दिवशी मग तुम्ही पुस्तकं गजरा कोणी नारळ ओटी ना असं भरतं सवाषणींची ओटी भरायची त तसं करायचं छान हम् तुम्ही केलेलं असेल का नाही अजून
मी नाही केलं करायचं आहे मला पण
होय माझे झाले आता एक आता माझे माग च अकरा झाले होते आता हे पुन्हा रिपीट चालू केले माझे आता पाच झालेत बघा आता
होय काय चांगलंय कि म तुम्हाला जास्त देवाचं जास्त हे आहे वाटतं ह
हो मला खूप आवडते देवाची आवड खूप करायची आता चालूचे आता थून पुढं ल झालं आता कस न बघा मला वे पण भेटत नाही आता हे सारखं देवाचंचालच राहत काही नाही काही नाही का तुमचं काय असतंय
गौरी गणपतीचे सण आमच्या इथे अ हम्म गणपती बसवताय तुम्ही पण
हो आम्ही पण बसतो माझ्याकडे एकवीस दिवसाचा आहे गणपती
एकवीस दिवसाचे आहे आमचे तर नाही आपले नॉर्मल गणपती असं कसे सात दिवसाचे पाच दिवसाचे कसे तन त खे
हम् आमचा नवसाच आहे हो आमचा पहिल्यापासून नवसाातच आहे म्हणे आमच्याकडे एकवीस दिवसाच बसत हम्म हम्म माझा एकविसाच्या दिवशी उठतो आमच्याकडे कोणी नवस केलाला त्याच्यामुळे पहिल्यापासून आम्ही एकवीस दिवसात बसतय
हा हा म आधी पस ब नव्हते हम्म मग गौरी कसं का पुूजतय तुमच्या गौरी मोठ्या ज्येष्ठ गौरी म्हणजे
जे उभे आहे तशा म्हणजे आपले कोठ्या वगैरे राहतात ना ते कोथळ्या म्हणतात त्याच्यावरती बसतो आम्ही आमचे मुोटे वगैरे ह
मुकोट आहेत काय हा आमच्या तसं नाहीय हम्म फक्त आपण ती अ पा झाड पा आणि ते चाफ्या पानं वगैरे बाहेरून ते तांब्यातन आणायची ती गणपतीच्या एक साइड ला गंगा म्हणून पहिल्या दिवशी गंगा आणि दुसऱ्या दिवशी आणायची त दुसऱ्या साईड ला बसवायची ती गौरी
अच्छा असं आहे का तुमचं
क अन संध्याकाळी ओवसा पुजतोय आम्ही. ते प्र माझं पाच वंश म्हणजे माझे आपले खाऊचे पान विड्याची पानं माझे पाच अ ह ववसा माझा माझ्या जावेचा, किती तुमच्या जाऊ असेल तर जावेची सासूची देवाचा एक आणि गौरीचा गण गणपतीचा असं पाच पाच पाच पाच सगळ्यांचे वौसे पुजायचे, त्याच्यावर आपण जे काय करतो त्या दिवशी. पोळी, शेकची भाजी असते हा सांडगे, भाजी, भात आपण काय काय कराल ते सगळं त्या पाच पाच पाच पाच हेच्यावर सगळं ते ठेवायचं, काकडी लागते त्याला हा. काकडी, केळ. हम्म, अन ते दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन करताना ते सगळं विसर्जन करायचं ते खायचे वस्तू आपण खा खायच्या. बाकी सगळं विसर्जन करायचं, हम्म हम्म हा आमच्या इथं वेगळं आहे.
हम्म, आमचे थोडे उभे बसतात असं आधी कोठ्या घ्यायचे त्या कोठ्यामध्ये गहू, ज्वारी भरायची त्याच्यात फराळ च टाकायचं, मग हात लावायचे मुकुटं साड्या
साडी नेसायची हा.
साडी नेसवायची त्यांना साडी नेसवली की मग अ काय नाय आपलीच पूजा वगैरे राहते, आरती वगैरे म्हणायची नैवेद्य पुरणा वरनाचा राहतो त्या दिवशी मग. गणपतीच्या दिवशी गणपतीला पण नैवेद्य.
गौरी असं अंगात येेते असं काय आहे काय तुमच्या इथे?
नाही नाही आमच्याकडे नाही ते नवरात्रात वगैरे राहतं प्रकार हा. आमच्या इथं ते, म्हणजे बायकांना अशे काही काही बायका असतात ना मंदिरामध्ये बघा मंदिरामध्ये नवरात्राच्या दिवसात त्यांच्या येतं बघा अंगात असं.
आमच्या घरीच येते आमच्यात, हा आमच्या सासूबाईंच्या पण ये ते आता नवीन माझी जाऊ आहे तिच्या पण याय लागले.
असंय का? मग सक्षात तुमच्यात जागृत असल्यासारखं झालंय.
होय होय, सासूबाई ते सातीआसरं असतात ना तेे. सातीआसरं हा. ते सासूबाईंच्या अंगात आहे, मग ते जावेला पण माहेर करून जळ होते, आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच अचानकच आला आम्ही घाबर मी तर एकटीच होते. कारण सासूबाईंच्या तर अंगात आलेलेच असतंय, त्या खेळत होत्या. हा, स्वप्नामध्ये तसं दिसत होतं त्यांना. मग ते बाहेर चौकशी केल्यानंतर सांगितलं की ते साती‌आसरं बसवायला पाहिजेत म बस वल्यानंतर त्या दर सोमवारी खेळतात.
माझ्या पण स्वप्नामध्ये पाणी वगैरे दिसायचं मग मी माझ्या मुलाच्या नावनी आसरा वगैरे घालून आले तिकडं. म्हणजे सवासणी वगैरे जेऊ घातले सात, सात सवासणीला साड्या वगैरे घेतल्या बांगड्या मेहंदीकोण सगळं घेतलं जेऊ घातलं, पुरणा वरणाचा स्वयंपाक केला, सगळं दर्शन वगैरे घेऊन आलो गंगेच्या ठिक कानी सात आसराचे, पुन्हा मुलाला पाया पडून आणले तिथं. पुन्हा अजून मग सगळ्या सवाशणीला साडी वटी वगैरे भरली, सगळ्यांना खूप आवडल्या साड्या खूप छान कार्यक्रम झाला आमचा पण त्यावेळी. माझ्या स्वप्नात पाणी येत होतं आता काय येत नाही ती, ते कसं नाही आता येत नाय, आता मी पहिलं म्हणजे, ते छान उलट ते सवासनी घाला म्हणून सांगितलं मला एक जणानी बाहेरच्यांनीच मी उपवास होतं‌ ते शुक्रवार मग त्याशिवाय मी उ सुप म्हणजे शुक्रवार सोडणारच नाही असं म्हणलं‌ होतं, माझ्या सवाष्णी झाल्या आता आता शुक्रवार वार वैगेरे माझे बंद झालेत आता व्रत करणं ते, आता सावशनी झाल्या माझ्या ह्म्म, आमच्या गावीच करावं लागतं ना तिकडे गंगा आहे मोठी आमच्या गावी. हम्म, खो खूप खो नदीच्याच राहतात. ते नदीलाच करावं लागतं आणि खूप खोल पात्र आहे आमच्या नदीचं गावाकडचं आणि महादेवाचं आमचं कुलदैवत माहेर तिथं बाजूलाच महादेवाचं मंदिर सुद्धा आहे मोठं त्या महादेवाला पण जावंच लागत आम्हाला लेकरू वगैरे झालं तर पाया पडायला.
हा हा हा हा.
ते असतं आमच्याकडे तुमच्याकडे कसं राहतय मंग
ते आता साती आसरा घरी असल्या की तीन तीन वर्षातून एकदा कट करायला लाग कट करायच म्हणजे त्यानी सुरुवातीला केलं तेव्हा काहीतरी एक माप असते सात कोळवं म्हणजे कोळवं माहितीये तुम्हाला कोळवं म्हणून एक अस ते माप असतय कोळव सात कोळवी आणि सात मुठी तेवढीच- डाळ घालायची त्या डाळीत जेवढ्या पोळ्या होतील त्या पोळ्या करायच्या आणि तेवढ्या जेवढी लोक जेवतील तेवढ्या लोकांना जेव घालायचं पण ते कोटारच्या घरी द्यायचं नाही तिथं तुम्ही किती लोकांना बोलवायचं ते बोलवा. पण घरी किंवा हा घरी द्यायचं नाही ते नदीवर जर तुम्ही गेला एक एक जण काय करतात नदी ते परडी सोडायची आणि तिथ ते जेवायला घालतात पण तिथं जेवायला उरलेलं जेवण आपण का परत आणू शकत नाही, संपवायचं हा. मग आम्ही तर सासूबाईंनी आमच्या पहिल्यापासूनच काय केल्या ते घरीच जेवण बनवतात आणि फक्त परडी सोडायला नदीकडे जातात मग घरी सवासण्या बोलवते सात सवासणी सात कवारण्या हा आणि एक जुटिंग म्हणून अस आणि पन्नास लोकांचं जेवण होते तीन वर्षातून एकदा असते ते आमच्यात तेवढ्यात पन्नास लोक जेवतात.
अरे वा. जाउदे तेवढंच अन्नदान पण घडतं तुम्हाला. हम्म, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही अन्नदान पण घडायलाच पाहिजे असं आहे आपल्याच्यानी कधी घडत नाही त्या निमित्ताने तरी घडतंय.
त्यानमित्तान होय काहीतरी निमित्तच की.
त्याला मग आता काही सासू सासरीे तुमच्या जवळच असतात.
होय, सगळी जवळच असतोय आम्ही जाऊबाई, दीर हम्म.
तुम्ही मोठ्या आहेत का घरात?
मी मोठी होय होय होय. तुमची जाऊ वगैरे?
अच्छा.
हा.
तुम्हाला भाऊ वगैरे का? हॅलो.
हा माझी जाऊ पुण्याला असते मी मोठी घरात. मी पण पण माझी सणवार माझी एकटीच करते ते माझ्याकडेच आहे मी मोठीे असल्यामुळे घरामध्ये ते मलाच कराव लागतात सग
होय, मोठ्यांना जर
हो आहे ना भाऊ आहे मला. तो आ आबडला असत हाण आहे हॅलो.
हा हा हा, आवाज कट होते हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय का आता येतो का आवाज हा म्हणलं हां म्हणलं, काही नाही म्हटलं भाऊ आहे का तुम्हाला पण म्हणलं
मला पण आहे, माझा पण पुण्यातच असतोय.
असं आहे का? माझ पुण्या माझ तांबड म्हणून माहेर आहे जालण्याजवळ.
हा. हा. हा.
जालना जिल्ह्यात. माहेरे आंबड म्ह तिथ हा तिथं पण खूप अ हे म्हणजे माहेरच असतो, माझा भाऊ सध्या इथं कंपनीच वगैरे लागला होता, इथ औरंगाबादला आधी आता सध्या सोडलाय जॉब तनी आता पुन्हा नंतर न जॉईन व्हायचं चाललंय आता
हा हम्म,
सात,
हो-हो, बर ठेव का माता,
हा-हा चालतय,